हाय हॅलो काय करतोय शेंगा खायल्यास काय जेवणय आपलं जेवण काय आलं नाही अजून काय सॅमसंग झोपलायना नाही तर आर्यन आला असता लगेच
हम्म हम्म
मग गिफ्टचा काय विचारे
दस पुरवण्या आल्या त्यांचा नंबर हाय तिथं.
हम्म
ह सगळे नवीन नंबर आहे वाटत.
हो. म्हणजे आत्ता झालेत ना नवीन आपला टास्क नंतर दुसऱ्या नवीन त्यांचेत ते
काय विषय झालाय?
जुन्या नंबरवाल्याना ह्याच्या नंतर येल होते
आपल्याला बी यायाला पाहिजे होतं रे
हा आर्यन अंगोल करतय की काय करतोय बरा टाईमला हे आर्यन काय करतेय बघ जा प्रज्वल
काय बोलायचं यात आपला
अं आपलं परंपरा दैनंद दीन जीवन परत काय दैनंदिन जीवन स्पीच खरोखर पोरी पाहिजे होत्या इथ आता बोलायला, बडबड करायला. पोरींच्या इथ नेऊन ठेवायच. हो आपल्याला दोन- तीन दिवस सुट्टी पाहिजे होती. मग तिकडे डायरेक्ट तुझ्याकडेच गेल असतो कोल्हापूरला ही सुट्टी आधी तुझ्याकडेच गेलो असतो कोल्हापूरला, ही सुट्टी आधी द्यायला पाहिजे होती आणि नंतर मग परत दोन दिवस ड्युटी आणि नंतर मग घरी, अस पाठवला पाहिजे होत. बरोबर
ओ केहने वाले मुझको फरेबी
आता बरंच लिहायचं आहे आपल्याला, लिहायचं काय काय राहिलंय तुझं?
माझ कम्युनिटीच हे राहिलेलं दोन हे राहिलेलं असायच्या डी बी चा घेऊन डी एम , डी एम च एक आणि कपॅसिटन्स राहिलाय.
हम्म
सगळंच राहिल वाटतं नर्सिंग एजुकेशन नाही काहीतरी झालंय असाइनमेंट काहीतरी सेमिनार राहिला असणार हा
मेंटल असाइनमेंट सेमिनार सर्वच मेंटलच काही नाही सर असाइनमेंट घेतलेली याला मी आता हम्म होईल आजून दोन्ही करेन कंप्लीट मेंट्स स्टेटस एक्झामिनेशन आणि मेंटल हेल्थ नर्सिंग हो मग हो म्हणजे एक ते आठ होते. ते नऊ ते सोळा दोन्ही पण पाठवलेत ग्रुप वर दोन्ही पण एकोणीस एकोणीस पेजचे आहेत हम्म एकोणीस पेज चे आहेत. दहा पेज आणि एक अकरा ह
खुलाय पाहिजे म्हणलो.
होईल लगेच की काय? दर्शन काय बघणार आहे एवढं? दर्शन कुठे काय येवड बघणार हाय. त हे सेमिनार घेणार आहे बोलते मॅडम परवा लिहून इथ करणार आहे कंप्लीट मी. परवा कस घेणार तेच तरी काय काय शक्य नाही प्रेझेंटेशन ह ब अरे आर्यन काय करत एवढ्या टाईम ओ आर्यन भरपूर टाइम झाला. व्हॉलूयूम मोठा आहे घेरा मोठा आहे रे. का बाथरूम पण धुऊन येतोय? हे सॅमसंग, आपला भेटली का तुझी पॅन्ट? आ झोप झोप नंतर वि तो काय आला बग. डब्बा आला ऎ जा घेऊन जा. ये वर्षी नाचताच ह जा आपल्यातन, एकान जा हो खाली ये येणार चला किती जण आहेत? आहेत ना. मग दोघांमध्ये जात असेल सर्व डब्बा आणि भातात दोन
सांगलीच पब्लिक लय आलत रे.
भरपूर जण होते तिथं गेलो ना मोबाईल चार्जिंगला लावायला अरे ते साईवाले होते परत सांगलीवाले आपले कॉलेजचे तर पूर्ण चांगले बायला आमच्याकडे तोंडा का बकड्या चावी नव्हती आणली त्यां पंचकर्माची ते गेलो म्हण चावी नाही आणली बॅग ठेवला ना त्या मशीन व चावी आणायला चावी आणायला पाच मिनिट लावला आणि पाच मिनिट आम्ही बघतो लेक्चर. तो आ कोणत तरी आरवरून लेक्चर घेत होत्या मॅडम
पहिलाच क्वेश्चन काय विचारली कुणाला टेन्शन आहे काय कुणाला ती सांगली वाली पोर अशी करतात ते त मॅडम बोलली स्वतःच सांगायचं बघ गावाच नाही काय सांगायचं. तीच ती स्किजोवाली ऍक्टिंग करत होती ना किजो झालायस हो हायपर आहे एकदम ती यांच्यासारखी मालीनी सिस्टर सारखी सेम म्हणजे एवढ जास्त असे पोक काढून आपले काय नावते सिस्टरचा गरीवले गरीवले
जेवण आलाय जेवण आल्यावर गोरबंदीस तू फोडलेला शेंगदाणे पण जेवण आल्यावर मॅडम ना मी काय बोललो सर्व आपण गेलो ना तेव्हा तिथं बघत होती काय आपल्या तोंडाकडे आपण त्यांच्याकडे आपण टेन्शन आहे विचारलो ना टेन्शन कुणा कुणा ला ये हा हात वरती असं करतय...... आली आली आरनशीट आली.
कोण घेणारे लेक्चर आज कोण घेणारअय तू घेणारय आर्यनला जर चान्स भेटला तर फटकविन त्याला अरे-अरे बीच मे डूब के मरो. मी काय शिवी दिलो नाही थांबा. होय रवीस सेकंद थांब मोबाईल घे तुझा तुझ्याकडच की बोल कायतरी बोल कायतरी विषय काड बोल तू कायतर त्याच्यावरं
काय काय भाषण लावू काय आता ये मला सांग काय बोलायचंय ते
प्रतीक्षाला घेऊया आपण प्रतीक्षा त्याच वाणी सगल्यांना ना घेऊया यात थोडं-थोडं थोड-थोडस चल ठेवतोय, तिथं काय-काय करायच.